कॅरी बॅग मध्ये आहे ना ग.
हॅलो काय म्हणता बोला.
बोल ना.
काय म्हणता.
काय करतेय
काही नाही जेवण करत आहे
हा का
हा लोकांचा धुन दूर राहिलीय.
कोण
मी
का बरं?
अहो लय कपडे आलेत धोबीघाट धुवायला
पा का
ले कपडे आले होते दुभ्याची धुवायला मग दुबे धुनण्यासारखं धुतलं ते कपडे पांढरे पांढर कपडे धुतले इस्तारे करायचे आता कपड्यांना
हा का
हा लगे धुन धुतलं बाई मी महिनापासून लय धुण धुऊन दिए
हा ना
हा मग पैसे वाटत बाई आम्हाला दुनं धुवायचे
हा काकदीी
भेटा दोन चार अडेच तीन हजार रुपये
ललं
येता का तुम्ही धुवायला
नको बाई माझा नवरा काय पाठवत नाही
नाही का मग काय करता तुम्ही नुसतं खायची कामं करता
खायचं नाही
मग
आम्ही ज काम करतो ऑनलाईन
हा ऑनलाईन काम करता तुम्ही काय काय काम करता ऑनलाईन आम्हाला बी सांगा
ऑनलाईन ते आम्ही
मिशोच्या वस्तू घेता का
हा
ते पटपटीवर घेऊन फिरतात ते लोकं का तोघी
नाही नाही आम्ही ते नाही आम्ही ते ऑनलाईन घरी आम्ही लॅपटॉपवरर काम करतो
हा का हापीस आहे का तुमचं न का हम्म काय करता
तुम्ही काय करता धुण जायचं काम आम्ही ब आम्ही बटण दाबायचे काम करतो
हा मोबाईल वर बटना दाबता का लॅपटॉप वर हा का हा काय म्हंत बाई बला
काय नाही
काय चाललंं तमची पो तमची पोरगी येणार रुती म्हने तिने मोठा बंगला घेतला म्हने
हा घेतला ना बाई
कुठे घेतला
ते गावालाच घेतलं तिकडं
शरा कडका
शहराकडे घेतला थ्री एच के मोठठा घेतला तीन हो हा
मग जाऊन आले असल तुम्ही लेकीकडे बघायला
नाही ना जायचय ना
का बरं? मागच्या महिन्यात तर गेलं होतं, म्या अस ऐकलं होतं त्या समोरच्या बाईकडे ते बाई गेली त्या पोरीकड म्हणे. पंधरा दिवसापासून लेकीच्या घरी राहू राहिली, खावू राहिली म्हणे.
नाही गं बाई, कोणी काही पण सांगत.
हा ती समोरची बाई सांगत होती बाई आम्हाला, मजा करून आली बाई म्हणे. तिथं तिच्या घरी स्वयंपाक वाली बाई ये, हा धूण्या- भांड्याला बाई ये हे बाई काहीत नाही करत म्हणे, नसतं मोबाईल मध्ये बसती म्हणे बाई.
हा ना, नुसत झो-बसून राहती.
हम, काहीच काम नाही करत, म्हणे तिची आई. मोबाईल मध्ये बसून राहते म्हणे, ऐकत गप्पा मारत.
काय म्हणता, अजून गेल्या होत्या ना?
जायचंय गं.
हा म.
आता जाणारे रे आज.
कधी उद्या जाणार आहे का?
उद्या नाही गं बाई, बघू अजून सिजन नाहीये आमचा.
हा का, कसलं कारखाना येत? तुमचा सीजन
आमचा कारखाना नाही आमचं दुकान आहे.
हा का, कसलं ओ?
स्पेअरपार्टचं दुकान आहे गाड्यांच सामानाचं येणारे का?
शिजन नसतं तर, तुम्ही खाल्लच नसतं मग.
मग सीझन नाही राहत ना, पावसाळ्यात.
आंब्याचा रस खावू राहिले, इडल्या खावू राहिले चांगलं चांगल खावू राहिले.
इडल्या तर इडल्याला काय लागतं, राशनचे तांदुळ?
हा.
आंबे तर त्या बाईने आणून दिले होते, आंब्याचा रस बाकी ते काय ये घरातलं ते
घरातलं काय ये तुमच्या सगळं, तर बाहेरून आणू आणू खाता. तुम्ही म्हणे पार्सलचे डबे करून विकता म्हणे?
हा, ते पण करते.
करता का, तुम्ही ते दोन चार ते दोन चार भाऊंचे डब्बे करायची करच्याल का?
करल ना.
हा, पण त्यांना ना नॉनव्हेज लागतं.
हा, मग दिल ना बाई दोनशे रुप दोनशे रूपये डब्बा.
हा, काही बी
हा काय बी, तर मग काय भाव वाढले, आता नॉनव्हेज महाग झालं मसाले महाग झालं, तेल महाग झालं.
तुम्हाला काय दोन कडी द्यायची आहे. आणि रस्सा द्यायचा आहे, आणि भात आणि पोळ्या द्यायच्या नाही, तर भाकरी द्यायच्या.
दोन कड्यान नाही चालत बाई.
म
सहा कडी द्यावं लागतं.
नाही यं एवढं नाही देेत इकडे आम्ही एका बाईकडे त्या बाबानी लावला होता, तो दोनच द्यायच तव्हा. बाबाला ति बाई पिस आणि दोन भाकरी द्यायचा. आणि भात द्यायचा एवडूसा.
दोनशे रुपये जर ते घ्यायचे, तर सहा पीस भात, भाकरी ह मी घे तू एवढं तुम्हाला पाहिजे का? मग आम्ही कशा साठी
आ.
काकाला दे काकाला माल दे ते काकाला दे. हा हा, बोलते बोल ना बोल ना, बोल ना. हा नाही गं, ती म्हणे काका द्यायची का म्हणे.
मग द्या ना, मग सगळ्याला द्या ना मग, तुम्ही बी खा. पण फोनवर तर बोलवून घ्या, पाहिले माझ्याशी माझं बिल येतं ना बाई फोनला.
अगं, हा गं बोलती ना गं, मम्मे. हा, हि फोड घे आंब्याची लवकर. आंब खाती का?
नाही नाही नको बाई आम्हाला, नाही गं तिला म्हणा मी फोनवर बोल तीये अशी काय करती?
फोन वर बोलती ये ती, हो मग तिचे तिला दोन फोड ठेवा मग, हा ना.
हा. तिला म्हणा मला नको बाई म्हणा, तूच खाऊन घे मला ना माझं पोट बिघडलंय. माझ्या वाटी माझ्या वाटेची तूच खाय. पोरीला सांगून द्या माझ्या, तुम्हीच खाऊन घ्या म्हणा बाई. हम्म, मग देता का, करून त्या बाबाचे डब्बे बोलाय नां पटकनी?
हा ना, दिल ना. सांग ना तू.
अ मग दोनशे नाही, ओ दीडशे रुपये घ्या.
नाही बाई दीडशे नाही, दोनशेच.
नाही ओ दीडशे घ्या, चार जण आहे चार माणसं आहे.
मग दीडशे मध्ये दोनचं चालेल का?
बरं मी विचारल तेव्हा आम्हाला सांगल, आणि दोन भाकरी
दोन भाकरी वेगळ, अण दोन भाकरी आणि दोन पीस
अण दोन पोळ्या.
आणि भात.
हा.
पोळ्या बिळ्या नाही बाई एकच भाकरी नाही तर, पोळ्या.
नाही ओ, भाकरी बी देता, पोळ्या बी देता दोन छोटे छोटे फुलके.
नाही नाही, भाकरी नाही तर मग पोळे एकच काही तरी.
हा का, बरं बरं मी विचारते आणि सकाळी सांगते मग, तुम्हाला. मग परवा पासून द्या, मग त्यांना डबा जर म्हटले तर मी तुम्हाला फोन करते. ते, पण पैसे मग महिन्याचे द्यायचे का रोज द्यायचे?
रोज पैसै द्यायचे, माहिन्याचे नाही.
रोज कसं काय द्यायचे, ते बाबाकडे तर राहायला पाहिल त्याचा पेमेंट होतो नऊ दहा तारखेला आणि तुम्हाला रोज कोठून पैसे द्यायचे.
म महिन्याला द्या पण, आधी अऍडव्हान्स दे म्हणाव.
किती अडवान्स असं काय, ॲडवान्स थोडी घेतात डब्बेवाले?
मग तो बाबा घेवून पळून गेला तर, काय करलं?
हा काही बी आप
आजकाल काय डबा खाऊन घेतात येतचं नाही.
हा का, कोण म्हणे तुम्हाला?
मग. चवमण चवण असली तरी पण....
तुम्ही चांगलं बनव तर तुमच्याचकडे येईल ना जर तुम्ही चांगलं नाही बनवल...
वाढवण द आम्हाला....
किती द्यायचे सांगून द्या शंभर दोनशे....
तीन दोन हजार दे.....
हो बाई गं दोन हजारां मग ते तुम्ही डबे सोडल्यावर....
कट करून घ्या त्याच्यातून कट करून घ्या.....
हा का असं पुढं कट करावा.... गऊ बाई मंगाता कावाई काही नाही.
तसंच आहे बाई....
बघू म आता काय म्हणत काहीनी विचार करून सांग..... ते मी तुम्हाला सकाळी हां....
मलाही सांग म्हणजे मला सकाायं काळी मटन बिटन आणायला....
मस्त मटन आणते. नाही बाई गुरुवारी नाही खाणार.... परत शनिवारी नाही वार सांगून देत्या भावाला....
हा का मग इतर दिवशी काय देशाल इतर दिवशी भाजी र....
करल्याची भाजी....
हां बरं बरं सांगते आणि.... ती पाटोळ्याची मी भाजी द्या बर का कधीतरी करून...
हा पाटोळ्याची पण दि...
हम्म चालेल मग त्यान....
आंब कोणचा आहे....
हम्म काय चाललं अजून....
नाही काय माहित थांब बोलू राहिली फोनवर बला तिथ... ठेव नको कापू ग कोम नाही रसाला ठेवलंय ग कोमल आंबा आहे तू. हॅलो जाऊया नको काय तुय जाऊ माझा नाही म्ह... हे खा काप मग एवढे काय चडू राहिले कापू दे हा.... हा दिला दिला....
हा काय म्हणती कोमल तुमची...
ती म्हणती ना का कापू....
ह एवढं थंड नको खाऊ म्हणा.....
नाही मांडली तुझी मग मी थंड न खूप खाऊ म्हणली.... खाल्लं का बाई माझा....
हम्म!
बोला....
काय म्हणतात पोरी नुसते चाव चाव चाव चाव चाव चाव कर... तई अज बादने ऐकत भाई लडो करा त आण देेत बाई... जस काही खाती नाही कधीतरी त्या जसं... एवढा खात्या घरच्या पोरी पण नुसत्या हाहवऱ्यावाणी करत्या बाई....
पाहा ना ना नुसतच..... न कापू म्हणलं रस करायचंय मला वाट तुला रस करायचंय तुझच आहे काय असं मला वाटलं.....
नाही तिचाच होता तो त्या दिवशी म्हणलं बाई खाय खाय तर नको म्हणे मला.... आणि आता नाही म्हटली तर तिला लगेच राग येऊन जातो बाहिला तिच्या नाकाच्या शेंड्यावर राग राहतो.....
हा काय कामाचं.... असं त्याच्या आगाव आहे की...
हम्म!
सासर घरी काय करल करणारे.... ह पाठीेमागे तर केवडं गठोडं दिसून राहील... पाहिलं तिला बोलतो त्या नको मला.
पुढे आहे त्यांच्याकडे
नको हे घ्या. अ वैच तो नाही मग काकाला दे घ्याना काकालदे हो काही नाही येऊ का ठेव का नंतर करते मी
बरं बरं खाऊन घ्या पहिले मग बोला
हा